हॅलो हा चौ दहा कॉल ह्या हा
ते जरा तेल करून बघा जरा तुम्हाल कस वाटतं तुमच्या हेंना पण होते दीदींना आणि तुम्हाला पण होते
कसे
हा तेल म्हणजे एक वाटी बरं घ्या हे ज पॅरेशूटच तेल त्यात थोडीच एक चमचा भर मेथी एकच कडीपत्त्याचं पान आणि ए दहा बारा जाासवंदाची फुलं घाला. आणि कडक ऊकळा ते कुरुम कुरुम असं व्हायला लात पाहिजे हा आपण तूप कसं कडवताना पान घालतोय ना
हा हा हा तस वय पाहिजे हा
ते गाळून एका बाटलीत गार झालं भरून ठेवा आणि थोडं थोडं लावा बघा कस वाटतय लय लय जणांनी ते सांगितले आयुर्वेदिक आहे ना ते
होय होय ते मी याला यूट्यूब ला बगित हिरो द स दाखवता बघितल्याला
झाडाच्या पारंभ्या असत ना कोवळ्या कवळ्या त्या आपण तेलात शिजवून लावल तरी चालतय
चालतंय?
हा ते पण
हम् हम् करायला पाहिजे बाइ काय तरी ते आदिवासी हर्बल ऑइल म्हणतात त्याच काय होईत असल
काय नाही म तो ते ट्रायाच एक सांगायला लागलेत बघा युट्यूबला तेन इन्स्टाग्रामला तेन ट्राया कंपनीच हा ती माझी मैत्रिणी म्हणालती ति जे गळाल्यात ती वापरणार वापर म्हटल
मो चलत एखाद्याला एकल ते बर वाटत आधीच ते महाग असत्यात तेल लई
होय आणि घेऊन आणि केस गळाल तर जास्त काय करायचा हम्म म्हणून मी तोंडावर पण माझ्या सूट डाग तेन पडल्यात मी कुणाला सगळ्यांना विचारून मगच ते वापरतोय नाही तर वापर
हा हा होय बाई होय एक दोघांचं ऐकलं शेट म एखाद्या विचार विचारलेलं चांगलं
हा तेच की आपल्याला काय विचारायला कमी पणा येत नाही सोडा
कुठली बात हम्
चार शब्द ऐकलं तर उलट आपल्यालाच
चांग देते वेग वे आणि काय म जेवणार आता सुरुवात
जेवणाला करायचं बघा
ह ह कुकरला लावताय सा भात आम्ही आमच्या चुलीवर पातेल असतय एक का त्या गडबडीच्या टायमात म कुकरला लावतोय
ह आमच्यात पातील्यातला खात नाहीत आहो नाहीत खात नाहीत ती कुकरची आता कित
आवो आमच्यात कुकरच काहीच नाहीत ते कसं आम्हाला तिकडं मायरात कुकरात खाऊन जरा गिर त नाही कुकर चालत गिर होतंय आमच्या तसं नाही सरळसळीत लागतोय भातले असं गिर झालत नाही एका दिेळेस गडबडीत केललू गिर झाल्यात शिवीसेतात आमच मालक
हा
व्हय
म सळसरी ते आपल्याला खाली उतरत नाही कसं ते
होयत नाही होय जरास ते घरचं तांदूळ असलं क नाही असलं इकडं असतय नय
हा हा
चव लागतिया
हा त्याला तिखट कडक आम टी पाहिजे आण तसा भात पाहिजे त्याचा बिर्याणी तीन चांगलं होत असल की
नाही बियाणीच रंगूया आपलं सिम्पलच ते
सिंपलच आहे व्हय म ते
नाही तेच कायम मसाले भात तेवढा करतोय बघा कधी तरी
हा हा
हम्म बिर्याणी आ - अम आम्ही काही करत नाही तुम्ही करताय सा
नाही आम्ही माळ्याच हे
होय हा ह आमची मम्मी करते आ कोलम तांदूळ तर वेगळं येत्यात विकत ते आणत्या नव्वद रुपये किलोच का काय अ ऐका ना
तिकडं खात असतील सगळे नॉन वव्हेज
नाही अ दीर आणि सासू सासरा मााळकरी आहेत
हा हथ खात नाहीत ते माहितीय तिकडं तिकडं माहेरात
माहेरी सगळे काय तर फक्त आज आज्जी खात नाही आमची आजी का नाही अ ते हाय हाय हाय बरं आहे आता येणारे आता इकड चार दिवस त्या पोरग्याला सोडायला पण आणि राहायला पण मागल्या वेळेस पण असंच मरता मरता वाचलेली
हा
म्हणून तिला इकडे आणून जे असं नॉनव्हेज काय खात नाही आणि शाकाहारी पनीर वििनीर अस ते पण काय खात नाही अहो दही दूध असले कि बास ते आपण शाकाहारी भाजी असतोय बघा ते तुम्ही काय म्हणताय त्याला
काय ते सोयाबीन
हा सोयाबीनची ते पण असं म्हटणा गत मऊ मऊ असतय रस्सा मध्ये तेपण खाईत नाही पनीर बी मटणागत मऊ मऊ असत्यात म्हणत्यात खात नाही हाहा मग ते काय नाही अप्रूबाई तिला मुगाची भाजी उसळ मुगाचं उसळ भाकरी दही असली की बास
हा हा चव लागतोय हो मुगाची उसळ सरळं दही आणि भाकरी आहे
होय होय होय तेच तेच आवडत ते पण आता आता भाकरी खायल्या
ते
वरण भात च तिखट तेन खायचं नव्हतं तिला
हम्म हम्
ए पूजा मम्मीला फोन कर
देव हेस थोडा बनवणारा
जा फोन यायलाय होय हो हरशी पण तसच दोन हच्यातन वाचली मग तेच आता इकड ब राहायला चार दिवस बोलवलेलं. म आता एस टी कधी केव्हा नाही पुन्हा आम्ही एस टी न ख्यावर ह्या महिन्यातच दोन चार महिन्यातरी यष्टीनं आम्ही पण प्रवास करालोय कसं पप्पांची रिक्षा असते की जरा बर पडते त्या रिक्षात गॅस वरली आहे सीएनजी च मते गॅस मिळवला तर त्यामुळं एसटी न प्रवास करायला लागायं लागलाय त्यांना पण
हा हा
म्हजे कधी नाही काय म रिक्षानचं
हा हा आजी ना सोसती काय मग ऐष्टी
आजी नाहीच सोडा कुठचं जाईत आता पहिल्यांदा येणार ते पण कोल्हापुर थोड्या अंतरावर मग तिथनं नाही दीर नाही तर नव नवरोबा जाऊन आणणार गाडीवरनं
हम्म हम् चालतयं की
आणि काय मग
काय नाही बघा निवांत करायचं खायचं हाय हे चालूय पाऊस नाही काय नाही
यचं आता
होय टेन्शन कशाच घ्यायच नाही बघा आज आहे तर उद्या नाही माणसाला हम्म त्यामुळे आजचा दिवस फक्त कस कसा जाईल येवढ बघायचं.
होय करून ठेवलं की खातोय काय ते आपण गॅरंटी नाही आता.
होय तेच की मग आता काय असं माणूस जेऊन उठून उठलय आणि पुढं चालत गे
अजित पवारदादांचं एक वाईट झालं ते एक बघितलंसा प्रकरण त्यांचं एक वाईट झालंय. हम
आमच्या काकांना जेवल्यात आणि सगळी जेवायला बसली होती आणि जेवलीत त्यांच जेवण पहिलं झालं कुत्र भुकालतीत फक्त बाहेर गेल्यात आणि तिथं चक्कर येऊन पडल्यात ॲटॅक आलायं आणि एवढ्या का उशीर येइनातं म्हणून मग आमचं भाऊतेन बघाय गेल्यात
ह
तर तवर सौम्या अटॅक आलता गं ते दवाखान्यात नेइस तवर ते एक्सपायर झाले
आईशपथ काय करायच सांगा अस होतयं व्हय व्हय
हम्म त्यामुळे लय टेन्शन घ्यायचं नाही आहे तेवढं बास
खाऊन पिऊन निवांत राहिलेल चांगलं हाय च चटणी भाकरी असते खरं सुखाण शांत
होय आणि कुठे प्रवासाला पण नको वाटते बाहेर जायला ऐकतय की आता काय काय कस ह ते अंबनेळी घाटात काय झाले की तुमच्या तिकड का ते
ते नव आमच्या इकडे कोकणात तिकडे मालवणकडडे ते मालवणकडे बी न्हवच बाई दुसरीकडं ते फिरून आलेले मुलं आठजण
आंबोली घाट वेगळा आणि तें
आंबनेरी घाट वेगळा ह
हा हा
हे प वेगळंचय ते पण एका गावातले रड त्यात किती आहो तना ते बरेच मोठी मोठी लोकं तिथे जाऊन येतेले व्हिडिओ दाखवा लागलेत काय करायचं रडून आता
गाडीने प्रवास करायचं पण सोपं नाही तीन पण नाही सोडत म्हणतोय आपण घरात हाय हे सुखासुखी जायचच असलं तर हितल्या हित कुट जवळ जाऊन यायचं
जाऊन यायचं होय मोबाईल माझा तापा लागलाय ल हो माझ्या कामाबद्दल माहिती तर तुमच्यासंग बोलालोय एवढं तापलाय माझा मोबाईल गालाला मला चटक बसायला लागल्यात
ते उन्हाला पण तापला असेल हो माझा पण तापलंय
उन्हाच आपत असल काय मी म्हणतोय माझ्या मोबाईलला लोड झालंय वाटत
तस पण असेल
काय कुना स्टो तरी मोबाईललाही आमच्या कामाचे फोटो लइ लागत्यात मी लागलच डिलीट करत जातोय कारण लोड होतय म्हणून डिलेट होतसच करतोय पहिले लई लोड व्हायला लागलय ते सिम कार्ड मेमरी कार्ड हा हा
मग असं करायचं जे ऑटोमॅटिक आपण कॅमेरामधन कॅप्चर करतोय फोटो तो डायरेक्ट सिम कार्ड मधेच मेमरी कार्ड जाईल असं त्याची सेटिंग करायची
हा हा
त्यामुळ फुल होत नाही
हम्म हम्म आणि काय मग निवांत आता जेवण करून
हा निवांत बघा
हंं हं
जेवणाचं काही टेन्शन नाही हा हा नाही करायचं एकटीनच हा नऊ हा नऊ वाजेपर्यंतऊ निवांत नऊ साडे नऊला जेवतात पोरग्यालाच तेवढं लागतय मग आता चपती स कालच्या आहेत दोन तीन शिळे चपाती दोन आहेत तेज तुकड करायचं तुकडं कसं करताय चपातीचं?
आम्ही चपातीच तुकडं कधी करत नाहीत कारण चपाती आमच्यात मुळात खाईत नाहीत आणि आम्ही शिळ्या राहिल्या का म्हणजे असं तेल लावतोत गरम दोघी जण खातोय
हम्म हम्म
सकाळच्या असल्या तर नाही संध्याकाळी भाकरी ग भात ते नुसता कांदा घालून चटणी मीठ घालून अस
हा हा तुकड तेच हा
आणि मम्मी कधीतरी आमच्या चपातीचं की नई ते कांदा तेल घालून शेंगगण्याची आमटी करून त्यात चपातीचे तुकडे घालून शिजवत्यात कांदा टोमॅटो घालून
होय काय छान लागते का ते?
ते पण होय मस्त लागतय ते आम्ही तिकडे गेले की खात ते तसं
हा हा बघायला पाहिजे करून आम्ही काय एकच मिनिट सांगतो
हा
आणि काय मग?
काय नाही बघा निवांत आता जर ली कांतेन नाही करायचं
हा
तर मग जेवायला तिकडे तेवढं टाइमिंग होतयच
होय होय दिदी काय स्वयंपाक करायल्यात? हा हा